हॅलो बोला ना ताई आवाज येतोय.
हो आवाज येते माझा येतोय ना?
हो बोला ना नमस्ते ताई
हो नमस्ते नमस्ते काय चाललंय?
काय नाई परत आता जेवण वगैरे बनवायचे काम चालय तुमचं काय चाललंय
हो जेवण वगैरे झालं अ काय नाही आता सण कुठं कुठले आता तेच विचार करत होते कॅलेंडर बघत होते म्हणलं आता कुठले सण जवळ आले आता तर तेच बघत होते
आहो आता प पंढरपूरची पंढरपूरची ची वारी पण जाणार ना आता सात आठ जून ला
अ... हो हो, पंढरपूरची वारी पण... हे चालली आता किती तारखेला अ... निघती ये? होव का, सात आठ ला तुमच्या इथं मुक्काम असतो का... अ वारीचा?
आणि अ... हडपसर मध्ये जाते हडपसर मध्ये जाऊन हा, तिकडून... अ... एक येती... अ अळणी वरून एक वारी येती आणि एक इकडची एक असते, त्या दोघांचा तिथं मिलाफ होऊन नंतरुन मग एक... अ... वारी अ... सासवड मार्गे जाती
ज्ञानेश्वर माऊलीची सासवड मार्गे जाती आणि आळंदीची? तुकाराम महाराजांची... काळभोर लोणी... हा, या साइडनं जाते
हो, आमच्या इथे पण एक दिवस मुक्काम असतो.
हा नंतर पुढ पुढ जाऊन त्यांचा एक मुक्काम असतो नाही का.
अ प्रत्येक ठिकाणी मुक्काम नसतो हो असं काय काय ठिकाण्यावरच मुक्काम असतो. आता आळंदीवरून निघाली ना आळंदीवरून निघाले की मग इथं थांबती एक दिवस दोन्ही पालख्या तिथे भेटतात ना ज्ञानेश्वरांची आणि तुकारामांची. आणि मग तिथे एक मुक्काम असतो. मग तिथ तिथून निघाले की पुण्यामध्ये, एक किंवा दीड अ दीड असं, एक, एक दीड- दोन दिवसाचा असा मुक्काम असतो. आणि मग पुण्यातून निघाली होय की, पुण्यामध्ये भवानी पेठेमध्ये, नाना पेठेमध्ये पालख्या थांबतात दोन्ही. तुकारामांची आणि ज्ञानेश्वरांची. आणि मग तिथ लोकं दर्श दर्शनाला वगैरे येतात. रात्रभर दर्शन चालू असत पण. आणि भरपूर लॉन्ज हे खूप म्हणजे, हो, हो आत आम्ही दरवर्षी जातो दर्शनाला. आणि आम्ही वारीला पण जातो. म्हणजे असं, पूर्ण वारी नाही केली. आळंदी ते पंढरपूर अ वारी नाही केली आम्ही. म्हणजे असं थोडं -थोडं. पहिल्या, पहिल्या वेळ जेव्हा सुरू केली ना, तेव्हा आळंदी ते अ डेक्कन, अशी केली. मग नंतर जी सुरु केली दुस अ म्हणजे दुसऱ्या वर्षी ती डेक्कन ते अ ती छोटीच केली. ती डेक्कन आणि नानापेट वगैरे. थांबती ना तिथ तिथपर्यंत केली. आणि मग नंतर नंतर मग वारी जेव्हा मुक्काम संपला तेव्हा मग वारीला आम्ही सोडवायला सोडे पर्यंत गेलो होतो, मग सासवड पर्यंत गेलो. मग केले आणि सासवड्यापर्यंतच केलेय आता बघू या वर्षी आमचं चाललंय सासवड ते जेजुरी असं करायचं किंवा मग इकडं तुकारामांच्या पालखीं बरोबर जाय चं स्वारगेट ते लोणी काळभोर असं चाललंय जायचं आता. तुम्ही गेल्या होत्या काय नाही कधी पायी वारी.
नाही नाही. मी आम्ही नाही गेलो इथूनं अस कस मी आम्ही इथून देतो सगळनी का चाल्यावरती पालखी वगैरे कधी नाश्ता वगैरे चहा पाणी करतो आम्ही.
हा हा म्हणजे पालखीच्या लोकांना तुम्ही जेवण देता का? म्हणजे असं
हा हा देतो. आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं करायचं नाही का देवाच्या याला दिल्यानंतर काही कमी होत नाही ना
हो ते आहेच
हा आणि पालखीमध्ये गेल्यावरती ब छान वाटत असेल ना गेल्यावरती
हो चालत गेलं आणि वाटत नाही असं की आपण चालतोय आणि आपले पाय दुखतात ते आपल्याला काहीतरी होते काहीच नाही त्यांच्या बरोबर इतकं छान वाटतं ना आणि ते अभंग वगैरे ते टाळ टाळ वगैरे अभंग इतके छान वा की मन इतक अस छान प्रसन्न होत आणि त्यांच्या बरोबर चालयलाय ना एकदम छान वाटत आणि ती लोकच ना वारीतली अस कधीच अशी आपली रेश जी सोडून आहे ना त्यांना जी दिलय ना तेवढ्या रेषेमध्येच ते चालतात इकडं तिकडं अजिबात होत नाही त्यांचे जे ना दिंडीचे नंबर असतात त्या दिंडीच्या नंबर मध्ये बरोबर त्या नंबर त्याच वारीमध्ये ते त्याच दिंडीमध्ये बरोबर जातात ते तेथे बरोबर जातात ते रस्त्याच्या या कडेला नाही त्या बरोबर मधून पालखी जात रस्त्याच्या साईड ट्रक वगैरे ते पालखीचे ट्रक असतात म्हणजे त्यांच्या जेवणाचे वगैरे त्याच्या ट्रक मध्ये असत सगळं खाण्याचं वगैरे असतं टेम्पो ट्रक असत
किती दिवसाची वारी असती
ही वारी पंधरा दिवसाची असती ही आता चाल
सगळं घेऊन जायचं महिलांनी
म हो सगळे तिथं असं भेदभाव नाही असे लहान मोठे वयस्कर असे सगळे पालखीला जातात आणि सगळ्या आनंदाने जातात आणि जातात पण आनंद आणि येतात पण आनंदाने अस म्हणत नाही की हा एवढं आम्ही चालो आळंदी ते पंढरपूर आमचे पाय दुख खायला लागले आम्हाला हा त्रास झाला कोणाला काही त्रास होत नाही देव त्यांना इतकी शक्ती देतो ना कि ते बरोबर तिथपर्यंत जातात आणि मग तिथं पण पंढरपूरला मग एकादशी असती ना आपली मोठी आषाढ एक एकादशी त्याच्या त्याच्या एक दिवस आधी पोहोचतात ते तिथं आदल्या ह्याला आणि मग तिथं पण खूप म्हणजे वारकऱ्यांना दर्शनाला दोन दोन दिवस जातात एवढी गर्दी असती ती चार पाच लाख वारकरी येतात दर्शनाला आणि मंदिर पण इतकं खूप छान सजवतात ना असं खूप छान पांडुरंगाचं मंदिर खूप छान सजवतात अ आम्ही ना म्हणजे असं वारी बरोबर नाही गेलो पायी वारी बरोबर आम्ही मंदिरात जाऊन आलोय म्हणजे आम्ही जातो पंढरपूरचं दर्शन घेऊन येतो छान वाटत
एकदम मजा येत असं नाही घरचं मजे नाही का ध्यान वगैरे कायत लसलं
घरातली कुठली आठवण पण येत नाही काय नाही. आणि ना ते काय करतात माहिती का जिथं जिथं मु कम असेल ना वारीचा मग तिथे तिथे चूल पेटवतात आपापले जेवणाच गोड शिरा असतो ना आपल कोरड तांदूळ डाळ भाकरी चं पीठ गव्हाचं पीठ आणि नां अस ते घेऊन जातात आणि मग तिथं भाज्या वगैरे मिळवतातच ना तिथ म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मुकांम करतात तिथ मग तिथन भाजी वगैरे त्या चुलीवरती स्वयपाक वगैरे बनवतात प्रत्येक दिंडीला ठरवलेलं असत की हा या माणसांनी जिथं दिंडी थांबल ना मग तिथं तीन चार जणांनी स्वयंपाक करायचा वगैरे असं आणि म त्यां म ते स्वयंपाक करतात चुलीवर हो. मग चुलीवर वगैरे स्वयंपाक बनवतात मग तिथे मग सगळे असे पं ति असे छान असे आणि ते असं म्हणत नाहीत की आ्माला टेबल कुडची जेवायला पाहिजे काय नाही अ मस्त जमिनीवर पंगत घालतात मस्त पत्रवळ्या मांडतात. मग त्याच्यावर ते जेवण जेवतात आणि त्या जेवणाला इतकी चव असते ना. चटणी भाकरी तुम्ही कुठली पण भाजी केली ना नुसत तिखट मिठ इतकी चव इतकं छान त्यांना तिथं भजन वगैरे चाललेलं असत ते त्या भजनामध्ये वगैरे ते स्वयंपाक बनवतात तिथे त्या चुलीवरती आणि ते जित कुठं पण ज जिथं कुठं पण थांबतील ना तिथं प्रत्येक ठिकाणी भजन अभंग असं घेतात आणि हारीपाट वगैरे घेतात तिथं आणि
आमच्या इथं पण एक मावशी आहे त्यांना पण आमचे तेे एक मावशी त्यांना पण लय आवड आहै पाठ भाजन जल्दी मादे जातात नाही का.. आवड असते सगळ्यांना नाही का एवढे वयस कर आहै तरी पण म्हणजे नाही राह. त्यांच असं नाही का मी आता माझे पाय दुखतनच काय का काय अजिबात नाही आणि आठ दहा दिवसाांपूर्वीच त्यांची एवढी पळापळी असते कपडे धवायचे गोदडे धुवायचे हे धवायचे त्याग व्यवस्थित करून न्यायचंय बॅग भरायची म्हणजे नाही का ती आवड
आवड हो खरच आवड पाहिजे जाण्याची आणि देवाची आस हो आणि देवाची आस पाहिजे के नाही मला जायचच वारी करायची कुठ तरी पण अस म्हणतात की नाही का म्हणजे एकदा तरी आळंदी ते पंढरपूर वारी एकदा तरी करावी आयुष्यत
हो ना हो ना आणि अ असं देवाच्या दारामध्ये मला अस वाटत नाही मी लहान आहे मी मोठा आहे मी आता खाली कसा बसून काय करू सग सामान नाही का
हो आणि असं भेदभाव पण नाही अस कि आम्ही श्रीमंत आहे आम्ही गरीब आहे आम्ही
नाही नाही नाही त्या वाटेला जो जाईल ना तो ते देवाच्या वाट जे जाईल जे नाती सगळे समान नाही का
हो आणि असं खूप खूप आनंदाने मिळून मिसळून राहतात आणि सगळे एकमेकांना ना समजून घेतात आणि सं कोणी जरी मागं राहिला ना आता समजा चालता चालता कोणी मागं राहिल वगैरे काय तर दंडिवलै ना लक्ष ठेवतात की आणि त्यांना म ते बरोबर घेऊनच जातात बरोबर आणि रस्त्यांनी पणआहे ना खूप लोक ना त्यांना मदत करतात म्हणजे आप पण आपण जातो नाे आपल्यासारखे वगैरे पण त्यांना जेवण वगैरे ठेवतात जागोजागी पाण्याची सोय करतात आणि डॉक्टर वगैरे पण हेत ना डॉ क्टर किंवा असे त्यांचे पाय वगैरे दाबून देत
ह्
म्हणजे आता डॉक्टर लोकं पण अशे असतात त्यांना गोळ्या औषधं वगैरे पण देतात जागोजागी
हा
ठीक आहे जावा तुम्ही पण एकदा बघून या तुम्ही पण एकदा पायी वारी करा हो आम्ही तर चाललं जाणारच आहे हो आम्ही पण जाऊ आता या वर्षी चालेल चालेल ठीक आहे मग हो मला पण तुमच्याशी बोलून छान वाटलं वारीचा विषय छान झाला आपला.
हो. हो. हो..
चालल चालेल ठेवते मग हो धन्यवाद
लई बोलला ह मग